टायमिंग कडे लक्ष मी तेच म्हणल टायमिंगकडे लक्ष दे ना भवाने वीस सेकड जास्त चालते ना मी तेच म्हणल वीस सेकड जास्त होऊन गेले ना बोलत ता बोलता ते तर मी पाहिलं दोन वेळेस म्हणून मी शो होत म्हणून मी कट केला मग तेच म्हटता की हम्म हम्म ते भाई पूजीच्या इथं बोललो मी तेव माय पूजी तर म्हणते मला एक बोर करता का म्हणते तुम्ही
हा.
हा सांग आता बोर बी होऊन जाते ते तेस म्हणलं ते बोर बी होऊन जाते बोलता बोलता हाव रे तो काम करतोच तमणे
हा ह
बोर तर होणारच आहे की नाही म्हणते की काय बोर नाही होणार का म्हणते
हा का
हाव
पैसे कसे पाहिजे रे मग त्याच्यावर ते
बदमास आहे तो मोठ्याला पाहिजे मोठा मी हे घेऊन येईन मी धमक घेऊन येईन मी टमक घेऊन येईन चालू राहिले मने मोठ्याच
हम्म
आता तू आल्यावर पायचे फटाफट फटाफट पाहिन तो काय कसं नाही तुझ फोन करीन लगेच मग
हम्म त्याला माहित पडलं की मला चारशे रुपये आले की मग तो लगेच हे करी
की परवाच मले म्हणत जायल
ते का सगळ एकेका चेक करतात ना मग टाकतात ते आता किती लोक कर काय त्याच्यावर भरपूर लोक करताय ना त्याच्यामुळं
अजून काय म्हणते हॅलो
हा किती लोक राहतात ना मग त्याच्या किती लोक राहतात ना मग तेंच सग त्यांच चेक करूस तर हे करूस तर मग टाईम होते त्यांना एवढ्या लोकांचं चेक करायचं म्हटलं म्हणजे मग मला रात्री तोच त म्हणे स म्हने मम्मी तुया टास्क तीन हजाराच्या वर होता. टाईप करून पाठवायच ना तु चारशे रु
हम्म.
म्हटलं अरे त्यांना नंतरून त्याच्या आटी शर्ती ज्याचा व्हिडिओ होता ना तो नंतरुन टाकला की कुठं स अ प्रश्नचिन्ह द्या कुठं काय द्या हे द्या तो नंतरुन टाकला त्यांना टास्क मला पहिलेच कम्प्लीट झाला होता म्हटलं आया.
हम्म.
त्याच्यामुळे ते पैसे म्हटलं मला तसे आले असतील म्हटलं मग. हम्म तो तेच म्हणे मम्मे तुन तीन हजाराच्या वर केलं आणि तूये पाय पैसे चारशे रुपये आले.
हम्म.
म्हटलं जाऊ दे जे आले ते आले.
हाव ते त हाये बस. आपले असले की भेटले ते
मग तेच म्हटलं त्याला जाऊ दे जे आले ते आले. आप पल्याला कुठं कुठं पैसे भरावं लागताय म्हटलं त्याच्यासाठी
हाव ते तर आहे मी म्हणूनच तू म्हणे त करून तर पा.
म्हणून म्हटलं नाही आले- चोवीसशे जाऊदे हजार रुपये बी आले तर बस झाले.
मी तेच म्हंटलं करून पाहू आता हं
ते काय त्याच्यावर येतच जात हे झालं की ते ते झालं की ते आता मधी बंद झालं होत.
अ मेसेज पडत अशी ना मोबाईलवर ते चालू- झालं की
हा मेसेज येतात ना.
ते देत अशिल ना ह
ॲपवर मेसेज येतात. त्या नायत आपला नंबर असतो ना- त्या नंबर व्हाट्सअप वर करतात.
हम्म
तेच म्हटलं हूं
पूजेचं पोरग झोपलं असेन आत-
हा पूजेच पोरग झोपलं असेन. ते हे चार किती तीन झाले असतील मेह्या मते
आता हा तिसरा होता ना
हा मी तेच म्हणला तीन झाल तीन झाले होते पाच आले ना तुले-
हम्म पाच पहिले झाले.
पाच झाले दुसरे पाच झालू आहे ना
हा आता हे दुसरे पाच चालू आहे त्यातला ह तिसरा चालू
हा मी तेच त म्हणटलं दुसरे पाच म्हणला हा तिसरा चालू आहे हे पुरे झाले की अजून पाच पाच करून तीनशे तीन पाहिजे तुले बी
हम् मग आता येेते नसत तुम्हाला आले म लं म्हणजे
आम्हाला तीस तीस कंम्प
हम्म मला पहिले सगळ्यात पहिले तेव्हा केलंत तेव्हा वीस होते आता वीस जे काय मला च चारशे रू भेटले माला तेव्हा कारण तेव्हा पण असे हेच गेले होते ना त्यातले काही भरपूर
हो
उचललेच नव्हते म्हणून
हा बरोबर
पाच मिनिटाचेंच भरले होते.
हम्म नाही आओ श्लोकटल्यांन असंच केलेलं आहे काही पाच मिनिटाचे आहे काही दहा मिनिटाचे आहे मये श्लोकटल्यांना असंच लोचे मारिलेय.
दहा मिनिटाचेच का काउंट करतील ते
मी तेच म्हटलं मये श्लोक यांच्या यांच्या हच्यात केलाय ना आ मीन श्लोकच्या बाप्पाच्या ह्याच्यात ते दहा दहा मिनिटाचेच केलेले आहेत. मिनं
हम्म, ते दहा मिनटाचेच काउंट करतात. ते कमी वारी नाही काउंट
पाहिजो आता ते तसच देश लोकटल्याच्या आले त येतीन नाही तर त्या फौजींची येऊन जा पाहिजे होतं, त्याची अजून जीवारी पाहिजे होतं, त्या भाऊजींच्या कंप्लीट झाले पाहिजे फक्त, काउन की मी त्या भाऊजींच्या हेज्यावर केवा बी केले न त दहा मिनिटाच्या वरच केली आहे गोष
हा, दहा मिनटं केले ना तर बरोबर ते काउंट करतात
नाही म्हणते मीनं युट्यूबवर सर्च मारलं म्हणते अ त पाच मिनिटं आणि साडेतीन मि
नाही दहा मिनिटं कवा कॉल त्यांना मेसेजच तसा केलेला आहे त्याच्यावर की दहा मिनिटाचं पूर्ण कॉल पाहिजे.
नाही म्हणते युट्यूबवर अन त्याच्यावर सर्च मारलं ना की, ऍपवर असं असं आहे तर हे येतं ते येतं ते म्हणते मिनिमम साडेतीन मिनिटं पाच मिनिटं मिनिमम पाच मिनिटं किंवा साडेतीन मिनिटं
ते रेकॉर्ड करतात आपलं हेे रे कॉर्डींग चालते त्यांची त्या आपण जे बोलतो ते. मग हेच रेकॉर्डिंग ते आपल्याला पुढच्या टास्कमध्ये टायपिंग करून पाठवा असं म्हणतात. म्हणजे ते टायपिंग करून ये त मग त्याच्यात काय र दुरुस्ती करा नाही का तीन हजारात च्या वर
हां.
तर ते तसं आलं होतं, म्हणजे हे आपण जे बोलतोय ना ते आपल्याला वॉइस रेकॉर्डिंग पाठवतात आ दुसरं कोणाची पण कोणाची पण असं. आणि मग ते लिहून पाठवतात. मग त्याच्यात काना, मात्रा, विल टी टिम्ब, काय चुकलं का ते आपल्याला बघायचं अन मग त्याच्यात टाकायचं मग ते सबमिट करायचं.
हम्म
वाक्य लिहून येते त्या वाक्याला आपल्याला रिपेर करायचं.
हाव ना, हम्म हम्म. हम्म
ग सांग बरं घर ब ल याचे पैसे कोण देणार आहेत
हा ते तर है
त्याच्यामुळे मग चाल
आता आमच्या ह्याच्यात कसं र हो हे ऍप डाऊनलोडच नव्हती होत आता झाली तर केलं म तेच म्हणून
हम्म ते आता त्यांना परत चालू केलं ना ऍप
मी देस म्हलं माग तुून सांगितलं होत तेव्हा तर कुठं केलं
त्यांना आता परत द्यायलाच सुरुवात केली तास तेव्हा त्यांना तास करायला सुरुवात केली आता द्यायला म्हणून त्यांना चालू केलं ना ते
त्याच्या घरात ह शाय य शाय भावना त ह ह तीन जण भाऊजी आहे चार जण तर हेच होण जात म्हंदे विश्वास पाहिजे केला पाहिजे ना म
हम्म
हम्म त्यांनी म्हटलं तर हा को दता क पैसे क्या फेके कु आप ये करेे म्हणून मी काही सांगितलंच नाही म्हणक्त हम्म हम् तेश ना
त्यांच्याकडे पैशाची कमी नाही
हम्म
त्यांच्या तर पैशाची कमी नाही ज्यांच्या जवळ कमी आहे तेच करतात
हा ते तर ह जाऊ
तेच काय जी यावळी तेवढ्या आपल्या कामात येतात मग काय
का आहे रे कण चवंदर आहेला रे हम्म एक तर तर स्पीकरवर होत नाही ना मान दुख केलेले कानात लावून लावून लावून लाव
अगं हेडफोन घालून घ्यायच अज
हेडफोन आता पाई ना तर ब्लूतूथ चालू करून पाहालागेल ते म्हलं कानाला लावून लावून लावून लावून कान मान हेऊन जाते लटू तर भय आता ब्लूतूथ आण बर चालू होते का पाह बर भयाचा हेडफोन आहे ना तो तो वान चिल्लव नो हा हा नघो को
हेडफोन लावून घ्यायचे हेडफोन लावल्यावर मग नाही टेन्शन राहत
ह बरोबर हाव ना हातात नाही ते हे मध्ये काना लावून लावून छान सध्याशी नको चालू करू एवढा कॉल हो दे तिचा मग दुसरा कॉल होईल ना तेव्हा
हम्म
बोला अजून काही ते
आता तिला केलाय तिला टास्क टाक ी नाही टाकत आज काय माहि
कोण आले
पैश
हम्म हम्म
वैशल
मी तरतो देश म्हण ते म मम्मी चालू कर ब्लूतूथ म ाम पाच मिनट एवढ कॉल हेतेे
थोा कॉल होततीे
हेच एक वरण म्हट रे म का के वर पाठवून दिल जळाल कितीे मम्मी मोठ्या मम्मीन पाठवलं की एवढं दडून दे मी ते सग माहित नाही कामधंद चालू करणारे थांबणं ते लावीन ना आताता सव ना हम् आता ते हा
कमर खाली नि
काय आणि का आहे आता माझं खाना तिचा ह हा तर
ह हम्म
ते का काय तु मोबाईल का लड्डू हम्
तू साडेबारा ला येते का ब
दोन मिनिटांना लावतो आता मिक्सर लावते मग
हां
लाव दोन मिनिटे हा